हॅलो!
हा बोल कीं.
काय झालं किती पर्सेंट मिळालात, तुला ह्याला सीएटी ला युनिव्हर्सिट
लावा नियम बेलना.
युनिव्हर्सिटीच, लागलाय की.
मं आयनशी, पडले.
हा हा चांगल पडलेत की.
हूं!
ते नव्ह एकाच मोबाईलवरण, केलं तर चाल तय व्हय.
मी तर केलंय बई.
हा म्हणजे ते चेक करतय न्हव खरं.
काय माहित बाई आता, कुणाकुणाला म्हणून कॉल करायचं.
व्हय. माझं आत्ता सात, का आठ, झाल्यात.
ऊ!
हा!
काय म्हणलीस?
हॅलो!
हा बोल की आवाज यालाय.
काय रं झालं दत्ता?
आता! ते मम्मीच्या, फोनवर पाच सहा वेळा. करायचं ग.
खरं नंतर अन त्या प्रॉब्लेम याला तर?
आम्ही तर केलंय बाय, आता कुणाला एवढं कॉल करत बसणार आहेस.
होय खर त्यानां डाटा, सगळा जातोय गं म त्यानं चेक करणारच की.
करू दे तिकडं काय करायचं, पेमेन्ट दिली, त दिली, नाय त राहू दे तिकडं म्हणायच.
बघतो आता हॉस्पिटल मध्ये गेल, क नयी आता जॉब बरं तिथे चार पाच मोबाईल हायत, त्याचं सगळ्यांचं घेऊन करतो आता गेल्याव
हा त्यांच्या फोनवर कर की कार्या अँप इन्स्
हा आणि जरी मोबा ह्याचा कीपॅडचा मोबाईल असला क नी आपल्या मोबाईलवरनं एक पिन चार अकाउंट निघत्यातच
कीपॅड च्या फोनवर होत नाई ग
अगं चार पाच आका म्हणजे त्यांचा मोबाईल नंबर फक्त घ्यायचा आणि ओटीपी टाकून आपल्या मोबाईल मध्ये अकाउंट काढायच ऍड अकाउंट येतय की एका मोबाईलवरन दोन तीन अकाउंट काढायला.
काय माहित नाय बई
येतय की आता माझ्या मम्मीचा आणि माझं एकाच मोबाईलवर चालू होत. मम्मीचा मोबाईल रीपेरी केला. मग आता त्यात काढून दिलं.
हा हा म होत असलं तर कर म
हा मोबाईल नंबर घ्याय चा त्यांना ओ टी पी येतोय कणी त्यो ओटीपी आपण घ्यायचा आणि आपल्या मोबाईल मध्ये अकाऊंट काढायच.
हा हा हा असं करायचं व्हय.
हुं आ पहिला आणि आता आधार कार्ड मागा लागल्यात न्हव
आधार कार्ड ते प्रोफाईल टाक्स का मारत्यात ना
आपल्याला घे
होय. पहिला घेतला असेल की, आता कुठं आ ठवतय आधार कार्ड नंबर तेन घेतलेला वाड तं.
हा हा ये बाई
किती झाल कोणाकुणाला केलीस तु
घरातल्यांचंच आमच्या चार आमच्या घरातच पाच मोबाईल होत ते पाच केलो. परत श्रदीला एक केलो. आणि तुला एक केलो. भावाच्या मित्राची मोबाईलवरन एक‌ केलो.
चालतय की, कामाला कुठ जातीस?
हॉस्पिटल मध्ये. संध्याकाळी केस पेपरला. केस पेपर करायला. झालं कि बाई आता सेकंड इयर क्लासला असल्यापासून जातोय मी. सेकंड इयर चालू झाल्यापासन.
म्हणजे किती टाईम जातीस?
पाच ते नऊ. संध्याकाळी.
चार तास.
होय चार तास.
किती पेमेंट आहे?
पेमेंट चार हाय की.
कुठल्या हॉस्पिटल मध्ये?
ही इथं घराजवळच आहे हुपरे म्हणून हाय.
हा हा मोठा दवाखाना हाय काय?
हा गायनॅकॉलॉजिस्ट हाय ग.
हा हा हा तरी बरं आहे ते घरात बसल्यावर.
होय.
हम्म.
आणि काय मग? तिकडं पहिला क प्रॉन लागलाय म्हण कि ह्याचा. एम सी ए चा युनिव्हर्सिटीचा.
मग मेसेज आला असता अजून आला नाही. कॅप्रॉन अजून ब रजिस्ट्रेशन लाग ते करायला पहिला त्याला.
केलंत म्हण ग. सगळ्यांच हा.
तुम्ही दिलाय नव ह्याच?
युनिव्हर्सिटीचं दिली आहेस तू?
मी नाही बाई दिलो.
हा हा. युनिव्हर्सिटीचा आज लागलाय रिझल्ट सकाळी. नाही बाई मी त डिकेटीलाच घेणार आहे. डिकेटीला होतंय माझं.
होतंय सोडं, खरं तर आता एम सी ए चालू झालं. की गं.
होय. मला आता, मला बाहेर गावाला सोडणार नाहीत गं
लावलेला. हा.
म्हणून. उगच आता मी गावात आपल्या गावात कोर्स आहे, म्हणून घ्यायलोय नाहीतर मी बास करणार होतो कॉलेज.
हम्म, लग्न कर.
ते तर आहेच, तेपण आता गेलं पुढं दोन वर्ष.
का गं? सुट्टीत करणार होता नव्हं?
तो. पण काय तर असतंय की बाई.
हम्म. पाय कोणतरी घाल तय आडवं.
तेच की. कळवून चूक झाल्या असं वाटायलय आता.
हम्म, शहाणी हाईस बाई.
बघुव काय होतंय.
युनव्हर्सिटीच्या यालापण मला चांगलं पडलल्यात सोडं, पण नाही बाई युनिवर्सिटीला घे
किती पडल्यात युनिव्हर्सिटीच्या या हा. ओ बी सी ला लागतंय सोड, एवढं पण लागत नाही काय मार्क.
युनिव्हर्सिटीचा कटऑफ कमी आहे खरं.
होय? होय, डीकेटीला जास्त आहे गं.
हम्म तरीपण चौसष्ट आहे. तरी पण मला त्यातलं आणि चांगलंच आहेत. माझं इझिकली होतंय, म्हणून मी काही दुसरीकडे काय प्रयत्न करणार नाही बाई.
हम्म. ई बी सी आणि कशाला काढायचं ते?
ई बी सी कुठं काढायचं हाय.
मग काय म्हणलीस की, ई बी सी होतंय म्हणून. ओ बी सी गं होय मला इ बी सी ऐकू आलं. हा हा हा.
हम्म आणि काय? कॅल्सी कधी घेऊन येणार आहेस?
कधी अजून आलंत तरी काय?
कॅल्सी ग.
तेच ग कधी बोलवल्यात तरी काय म्हटलं अजून?
ते आता ऍडमिशन ला लागतय म्हणल्यावर आपण जायच असतय आणायला. बोलव व्हतं व्हय तिनी?
काम असच टाकत नाहीत?
नाही, वेगवेगळ्या कॉलेजच वेगवेगळं असतय ग.
म आपल्याला कधी कलणार आता? ते कधी आणायचं ते.
एक मिनिट थांबा हा. हे खाली देऊन ये जा. आपल ऍडमिशन कधी असणारे की नही, रजिस्ट्रेशन चालू झाल कनय म ते घेऊन यायच कॉलेजमधनं. फी तेन काय
हा हा. नाय बाई सगळी क्लिअर हाय.
हा हा.
को कॉलेज देणार आहे अजून मला.
हा हा.
तुझी झाली?
एकोणीशे रुपये पेंडिंग आहते, भरल्याशिवाय आता एलसी मिळत नाई.
का पेंडिंग ठेवलंयस?
अगं ते अचानकच भराय लावलेत ना म दहा हजार रुपये भरलं, म स्कॉलरशिप पण काय या वर्षी कमी आली.
किती आलेय कॉलरशिप तुला?
किती आल्या बाय? सात साडे सात का आठ आल्या बई.
नऊ आल्या गन नऊ हजार एक एकशे एकोणीस रुपये आल्या.
लाइट बंद करून जा आणि फॅन पण बंद करून जा इथला. मग आ नाई ग कमी आल्या माझी. म मला व दहा हजार रुपये भरलो, वर ना आणि एकोणीशे रूप पे भरायला लागल.
हा.
म ते तवा पेंडिंग राहिलं. दहा हजार भरून घेत ल बाय, परीक्षेला बसाय देन झालतीत.
व्हय आमचं पण तेच होत.
हम्म. म आता एल सी घेताना देऊन जावा म्हणला तेवढं पैसे.
हम्म पण मेसेज टाकतील की, एल सी घेऊन जावा म्हणून. काय माहित आता आणि मार मार्क लिस्ट तिकड जायाला लागतय ना, युनिव्हर्सिटीला घ्यायला.
नई नई मिळतय की इथ आपल्या कॉलेजमध्ये. किंवा आता हे चालतय आपली मोबाईलवरची प्रिंट चालतय अजून आल नाही म्हणून सांगितल कणी
हा.
मोबाईलवरची प्रिंट चालत्या म्हण.
नाही गं एक एक जण म्हणत्यात तिकड घ्यायला जायला लागतय म्हणून.
काय माहिती आता. ती मॅडम घाट मॅडम तर म्हण कुठली परवा मला तुमचं काय आता परीक्षा झाल्या त्यामुळ ते काय मिळत नाही मोबाईलवरची प्रिंट चालत्या म्हंटली
हं चालते मग तेच द्यायच.
फक्त शेवट बाकीच आधीच दोन ओरिजनल लागत्यात.
ओरिजनल हा ते आपल्याला दिले की कॉलेज मधी.
हा. काढलोय बई सगळं डॉक्युमेंट आता एल सी तेवढ् एकच राहिल्या.
हम्म.
हम्म तू कुठं घेणार आहेस म?
बघायचं डी के टी लाच म्हणालोय मी पण.
हम्म हम्म हम्म कशाला एम बीए ला घेणारयस ना? पंचवीस हजार हाय बघ फी. तित. पंचवीस हजार फी आहे ग एम बीए ला.
आम्हाला सांगितलेलीत बारा हजार.
एम सी ए ला बारा हजार हाय. म्हणजे ते पण मागच्या वर्षी होती, या वर्षी दोन हजार न वाढणार आहे.
ती म्हटली की, मुलींना बारा हजार आहे म्हणून.
नई नई एम तेला होती ग एम सी ए ला हाय बारा, एम बी ए ला पंचवीस हाय.
पण तिन सांगितलेत बारा हजार आहे म्हणून.
मग काय माहित नाय आम्ही गेलतो कनय तवा घाट मॅडम म्हटली एम सी ए ला बारा हजार हाय. पण ह्या वर्षी मागच्या वर्षी ती बारा ह्या वर्षी एक दोन हजार न वाढल. आणि एम बी ए ला पण चोवीस हजार हाय म्हटली.
हा हा एम बी ए ला फी अग एक लाख ऐंशी हजार ये.
हुं
जास्त आहे बघा तिला फि
होय.
हुं उरे फोड ते भाजलय हा ठेव चाल भाज नाय का तेल लावत नाय केसाला काय नाई.